हॅलो हा जेवलीस?
जेवली की तुम्ही?
हा मी पण जेवलो जेऊन बाई आता भांडीबिंडी घासून ठेवलं तस तसच ठेवून झोपू वाटत नाही ना सगळ स्वच्छ करुन झोपा्
होय होय सकाळी लय मग गडबड होतीया
हा - तुझ कॉलेज हूं तू कॉलेजला घेतलंय का ते सकाळी ना
सकाळी साडे साातला जातोय आमची खालीस सात पस्तीसला गाडीे येती सात पस्तीस सात चाळीस ला गाडी येती खाली
खाली कोणी कडे येतीया
म्हणजे आमच्या गावपासन ‌एक इथन तीन दोन अडीच किलोमीटर असेल बघा खाली
म ते तळाशीत काय?
नाही नाही इकडं चक् फाटा इकडं खाली
काय हां हां हं म्हणजे कॉलेजचीच गाडी येतीया काय आपलं अ हे म्हणलं बसला
स्कूल बस अस् नाय स्कू् स्कूल बस असतीया त ते म्हणजे मे महिन्यात तास असत्यात त्यामुळे ती स्कूल बस लावलीया नाय तर रेग्युलर कॉलेज चालू अस् ते ना तेव्हा इकडण महामंडळाची एसटी असतीया
हा हा हा
मग ते काय म् इथनं आमच्या गावातून तळाशी पाटीवन बिद्री मुदाळ तिट्टा सरवडा अशी येती
येतीया काय म्हनंला कॉलेज कोणत्या गावात आहे तुझा
आमचे कॉलेज सरवड्यामध्ये आहे.
सरवड्यात हाय व्हय.
होय म ते तिकंड फिरून सगळं तिकड जातय ते म तवा ते होय म त्याज सकाळचं कोणतरी घालवाय येतं मग दुप पारचं म्हणजे साडेबारा कधी बारा वाजत्यात मग चालतं यायचं नाहींतर कुणाच्या गाडी गावली तर गाडीवरून यायचं
यायचं हां म खालन यायला पण वर जरा म्हणजे पल्ला लांबा आहे कि तरी होय नाही?
होय पल्ला लांब पण आणि चड आहे आमच्या इकडे सगळा म्हणजे कॉर्नर तेन आहेत होय. हा म ते उन्हातन चालत यायला नोक वाटतंय गाडी गावली तर म्हणजे चांगलच होते म्हणजे चालत याचा ताप वाच वाचतोय मग आज जर उन्ह तेन लय होत म्हणून ती खालीच थांबलाव गाडीत नाही तो पण हालायलाच नव्हता.
हा हा हा
तिथ थांबला तर एक गाडी आली
हा तरी म्हणजे तुम वरा अस डोंगर भागात असल्यामुळे कणी ते गाडीच वरती प्रॉब्लेम बस येत नसतील कणी तुम च्या गावात म
येतेच की आता म्हणजे सकाळची सहा ला तेन कोल्हापूर एस टी असते आणि दुसरी स सव्वा साला ती आमची म्हणजे कॉलेज म्हणजे एस टीअसते कणी ती फिरून जाते ती सव्वा साला असते मग त्या रो
पतरच येत असेल ग तिकडण हून. इकड नाही येत नसल तलाशीच्या हिकडं इकडण येत नसेल बस
तिखंड पण येते की म्हणजे रोज येते ते नऊ साडे नऊ वाजता कण ते ठीकपुर्ली त्या मार्गे जाते ती तिकडं होती कोल्हापूर एस टी.
जात्यात ह तरी पन चढत भरपूर आहे कसं काय बस जात्या वरती कुणास ठावूक चढ हो नाही भरपूर हो भरपूर चढा हम् तेच म्हणल मग तिकड तेवढ्याकडऊन म्हणजे आधी कस तळाश पाठीवर जाऊन म्हणजे आमची पण पाहुणार गे तळाश पाठीवर बस साठी जायच होती ना
हा खरं ते तिकडं लांब पडते ना ते तळाशी फड्डी तिकडं म्हणजे ते डबल पल्ला होते इकडंन कसं तर जवळ पडते नाय?
हा.
ते कसं हितन तळाशी सरवड्यात जात.
होय ते पण हाइच सोड ते बरं पडतयं.
ताज पटल परत मुदाळतिट्टा तितन सरवडे ते सगळं डब्बल पडतयं. इकडं कसं इतन फाट्यावर गेल फाट्यावरनं डारेक्ट हेज्यात जातयं.
सरवड्यात हा म्हणजे फक्त जाण येण्यातच म्हणजे तुमच म्हणजे तुला घरला यायला माझ्या मते दीड- दोन वाजत असतील.
एवढा नाही टाईम होत. आम्ही तिथं साडे बारा आलो की घरात त्याला एक सव्वा एक वाजतोय. आणि जर बाराला आलो तर साडेबारा पावुणे एक असं वाजत्यात.
वाजत्यात काय. हं ह.
चालत आल तर मग दीड दोन अस वाचत्यातचं.
अ ते बरं केलीस ऍडमिशन घेतलीस ते पुढं शिकून काय तर म्हणजे होता पण येत. ते गा
हो आणि आता घरात बसून काय करता येतयं. आता सगळीजण शिक्षण
शिक्षणाच्या मागे होय आणि मेन तू हुशार हाईस म्हणल्यावर म्हणजे बरं पडतयग डोकं हाय अभ्यास आणि शिकलेलं पण वाया जात नाही. कवा भविष्यात कुठं पण तुला म्हणजे मुलांसाठी म्हण. आणि जरी छोटा मोठा तुला म्हणजे जॉब मिळाला तरी तू गुंतून राहतीस. ना त्यात आणि आता मेन आताच्या महागाई कसं हाय एकट्यावर चालत नाही गं दोघांनी राबलं तरचं. काय नाहीत मग काही नाहीतर काही नाही.
होय.
हम्म ते बरं क ॆलीस खर शिक्षणाच म्हणजे बसून लग्न झाल्या निदान बसून राहिली नाहीस. शिक्षणाचा ते निर्णय घेतलीस पुढे शिक्षण घ्यायच
होय घेतला निर्णय आता घरात पण बसून आता शिक्षण पूर्ण केलं की पुढं कुठ तरी आपल्याला उपयोगी तरी पडल घरात बसून आता आपल्याला काय मिळणार
काय मिळणार आणि मेन म्हण हे घरची पण चांगली आहे तुझ्या हा तुला अस बोर्ड पण शिक्षणाला द्यालात ते एक मेन महत्वाचं हाय हम त्याच नायतर एकेकांच्या घरात
होय एकेकांच्या घरात तसच असतय एकेकजण दि
अस नायये घरात काम अस त्या ते सांगत्यात लय येतात आणि ते एक भारी म्हणजे सगळी पोट द्यायल्यात
होय सपोर्ट देत्यात सगळेजण एकेकांच्या घरात कस डबा आणत्यात करायच नाय ते करायचं नाय शंभर म्हणजे असं हे करत्याय हं बंधन घालत्यात घरातन बाहेर पडायचं नाही शिकायचं नाही. तेन असं तसं काय नाय आम
तेच की निवांत ग सगळं सासू कर ते थोडं काम वाढत असल तेन तिकंडना तुला
होय होय सकाळ जातान मी फक्त लोटून आणि उंबरातेन पुजुन जातय बाकी काय नाय म आल्यावर माझं फक्त जे हात धुवायच आणि निवांत मग का संध्याकाळचं जेवण करायचं एवढंच म काय बाकी काम नाय धुणं भांडी
ते एक भारी आता उलट म्हणजे तुला तुझ्या घर त्यांनी म्हणजे सासु -सासऱ्यांनी म्हण, मिस्टरांनी तुला साथ दिल्यात. मग माझ्या आमच्या टाइमाला आम्हाला तेवढं म्हणजे आमच्यात कसं जरा सासू वांड असल्यामुळे त्यास्नी मान्य नव्हतं शिक शिक्षणाचं म्हणजे हा घराच्या भाईर जायाचं नाही ते मग घरात
हा पहिले त्या निमित्त मार्केट मधी पहिल्या काळी आता तसं नाय आता
आता प्रत्येकाच्यांत लई प्रभाव पडलाय बराच हो मग म्हणजे आमचं शिक्षण थांबलं ग आता आम् शिक्षण थांब थांबल्यावर मग आम्हांला पण ते आता जरी राबाय झालं एकट्याच्या ह्याच्यावर काही चालत नाही. मुलाबाळांच बी पुढे भवि तव्य हाय. पण आम्हांला छोटी मोठीच कामं मिळतात ग असं काय तर कुठं तर पदवीवर तेन बसायचं म्हणलं तर हां हां कुठल्या तरी पदवीवर जायचं म्हणलं तर शिक्षणाकडनं सगळं आडतं. डोकं असून का उपयोग हाय असं पण होतंय नाई हा शिक्षण तेन
तर आपल्याला कुठेतरी बाहेर नोकरी मिळाल्या असत्या आणि आता कॅमप्युटरचं युग हाय म्हटल्यावर हे कराय चालतंय.
चाल आणि आता तेच कम्प्युटर पण झालं नाही ग आणि आता शिकून हिथन पुढं मार्ग करायचं म्हणलं तर आधीच आमचं निम्म आयुष्य गेलं पोरं मोठी झाली आणि मग तिथन ते शिकायचं कधी तरी पण होतंय सोड शिकलं तर सगळं हाय. पण आत ता सगळ्या जेजबिनं पोरांकडं लक्ष द्यायचं बाहिर काम करायचं सगळं बसत नाही ग हम्म मॅनेज होत नाही घरातली काम बघाय लागत्यात. असं पण असतंय ना तर ते आत्ताच खरं तू भारी तु निर्णय भारी घेतल्यास
होय कारण का आता जर नाही शिकायला नाही नाही म्हटलं की पुढं मग नाहीच मग ते इंटरेस्ट राहीत नाही शिक्षणाचा
तेयतच नाही मग
होय आता माझ एक वर्ष वाया गेलं खरं ते अस हे वाटतय वय वाढतंय पण एक वर्ष शिक्षणाच माग पडलं माझा असं झाल्या अवस्था, कारण काय होय
आता ग बारावीला टाकलेस ना, काय?
होय बारावीलाच की
ह ह ते विशेश तसच हे करत कॅम्प्युटरच जरी हे केलीस
होय बारावी पूर्ण झाल्या करणार टायपिंगच पूर्ण करणार ते कम्पूटरचा कोर्स पूर्ण करणार बारावी झाल्यावर निकाल लागोस आपंण आता मार्चमध्ये परीक्षा होतिया फेब्रुवारी मार्च मध्ये मार्च एप्रिल मे मे मध्ये निकाल असते तीन महिने मिळते त्यात मग त्यात तीन महिन्यात पूर्ण करायचंय कॅम्प्यूटरच मग निकाल लागल्यावर मग दुसर काहीतरी बघायच?
होय ते पण आहे ते टॅली ते पूर्ण केलीस? तरी चाल टॅली आणि मेसेज म्हणजे लगेच? कुठं पण म्हणजे पुढ शिकक्षण जॉब हयाच्यात बँकिंगला ते मग असं लागू शकतो
होय ते कम्प्लीट करणार आता काय? तीन सगळ्यांच सोप त्यामुं हम् पाऊस पाणी काय म्हणत्यात? तुमच्या कडे
आमच आ
पाऊस पाणी काय म्हणतोय
पाऊस काय नाही बघ या वर्षी अजून जरा सुद्धा पाऊस पडला नाही उष्णता आमच्या इथे तर मला मॅसेज आलता उद्या चाळीससे सेन्सिल्स वर हे जाणार आहे उद्याचा हा उद्या तापमान अन् केवड गेल्यावर्षी मे महिन्यात केवढा पाऊस झाला
होय गेल्या महिन्यात तर गेल्या वर्षी लय लवकर पाऊस चालू झालेला
तर अजून आमच्याकड पडलाच नाही मधी एकदाच पडला त बघ ते तेवढा थोडा जरा जोरात झाला त्यानंतर हे पाऊसच नाही जरा उष्मा तर आमच्याइड तुमाला कसं झाड तेन आयेत खे ड्यात ग डोंगर भागाय त्येन एवढं त्रास हुईत नसल. आमच्या इकडं सगळं काय झाड तेन नाही ग ऐवढं पत्र्याची घरं पत्र खाली सगळी
होय आमच्याकड एवढं काय सोडा उष्णता तेन काय वाटत गा
कड नाई मी परवा आलतो त्यावेळेस जरा सुद्धा जाणवलं नाही मला भा री वाटलं खरच की दोन दिवस आलतो कणी छान वाटलं. हिकडं एवढं उष्माय काय बोलूच नकोस.
होय ते सिटी लेव्हलला त्रास हुतोयचं ते उष्णता तेन झाडं तेन नाहीत नई सिटी लेव्हलला
त्या पूर्ण अंगाची अ हा एवढ त्रास व्हाय लागलाय ह खरं आमच्याइकड वातावरण पण छान वाटलं मला दोन दिवस चाल्यावर मस्त वाटल गं, हा वातावरण डोंगर भागात खर मस्तच झालं त्या दिवशी, पुनमकड आलतो नई आमी दोन दिवस, अ हा ट्रिप काढलेली छान झाली ती पण ट्रिप
ह ह
उ मस्त वाटल, हा चाल ठिऊ काय मग झोप ह ह वेळ झालाय खुप हम्म हम्